हा बोल आता एवढाच फोन रायला नाई नाई नाई नाई मलाच नाही जाणत तुम्हाला काय नेऊ नाई नाहई तस काही नाही ठेवलं आता पहिल्या बाया काय करत हो ते दहा जणी मिळून एक वावरात जाई मग दुसरीच्या वावरात मग तिसरीची वावरात हाय ना हा तर तस नाय करायचं हे आपल्याला काय करायचंय जसा वेळ भेटन तसा लगेच जवळच एक शत पाहाच एक फोटो काढाचा चलो घरी काम केलं म्हणून असं टाकून द्यायचं. नाई नाई नाई का तुलाच काय मालाच तर नाई चालत तस नाही ग बाई म्हणजे मी सगळ्याचा विचार केला ना कारण मला हे सुद्धा म्हणले काआला जाते म्हणती शेती गटात म्हणलं माला शेतीगट अस नाही करायचाये मला नुसतं फोटो साठी करायचा हाय बुआ
ह नाही तर मग परत अ
चालल नाई नाई आपल्याला कामं कराचीच नाई.
ते म्हणे म्या पहिलेच तुम्ही ग्रुपला टाकलं होतं ना मग म्या तेहला विचारलं शेती गटात नाव देऊ का तव्हाच नाही म्हणे परत तुम्ही काल काल का परवा फोन केला ना सकाळी मग ते बी होते तिढे ते म्हणे देऊ नको म्हणे नाव
नाही ना मी सुद्धाआय ना त्यांना सांगणार तेजल ताई आता मालाच तर नाही म्हणत्या ते कारण त्यांना सुद्धा चालत नाही ना
हा
हिंडाच नाही हा मग तसं नाही करायचं हे ना मला फोटो साऱ्या वावरामधी काढाचे आपल्याला जवळचं लगी य गावाला खेटून एक वावर पाहिलं, फोटो काढला.
म्हणजे आज रुपाली रुपाली ताईच्या वावरात बी कर्डात जातो.
फक्त कापा शीज तुज वावर पाहिज कपाशीच्या वावरात बसलं फोटो काढला का लगे जिकडं तिकडं मोकळं चाला घरी असं काही दिवस काम नाही करायची त्यांच्याच वावरामध्ये आपल्याला
असं येत
पोळ टापुरेल बाहेर हवाशी
बया बया हो बाहेरे काय मग बाबाचा फोन आण यांच्यात चालन आता या दिवस
हम्म
तो नाही चालत जाय
झाले आसन आता
कोण च काजन्म देती आणि रुजी लय चांग चॅनल हा मग ती जूनची ये कितीची अ सव्विस सत्ता सव्वीस जूनची हम्म, मग पोराचा वाढदिवस झाला का तुझ्या?
हा.
स्टेटस नाही पायल बाई म्या. कस काय नाही पाहिल? नाही मग बॅलेन्स संपेल होत काय मग पाच तारखेला? हा तस कायच असेल बई हम्म हा बॅलसच संपेल होत माझं. हा. तू जादस पोट येईल होत म पोट पोटच नव्हत हम्म. किती क पोट एल होत.
नाही ओ.
बाई तुएल इतक पोट यायल होत बाहेर खरकट पाणी फेक तरी तवा तुज पोट दिसत होत. तो तु तब्येत बी लय होयली होती तवा.
नाही दिल्या तिच्या टाईमला नव्हती तब्बेत डिलिव्हरी झाल्यावर तब्बेत झाली होती मी.
डीलिव्हरीच्या आधीच होते. आता मि शा जात होते तुला पाहत होते.
हो का? तर आता पाच आता पाचवा महिना लागेल मग आजची किती तारीख है?
आज सोळा. पंधरा पाठी मागून राहत बाई काही काहीच पोट. तर मग आता दिसायला पाहिजे होतं. सोनोग्राफी गेली का? नाही ना आता तुला तो तो कळत असन वटी ते शर्ट सा
हा मी जवा डिलेवरीला गेली ना, तर चिंचोलीच्या त्या बाय ते काय म्हणतय. तू सातव्या महिन्याला आली का? म्हणल मी सातव्या महिन्याला नई आली आता डायरेक्ट डिलेवररीला आली. त्या तोंडाला हात लावून घ्या जाई. आता एवढं सग हा.
म उलट्या न ते होतय काय? उलट्या न ते होते का? नाहीय का?
तिसरा महिना झाला हो ता बाई माला, सकाळ संध्याकाळ पचनस नव्हतं व्हत. या टायमाला फक्त दोन तीन दिवसच झाले. काही झाले नाही. अम! ह्यनी होतं. रगड-मगड या टायमाला
बरं येना पोरगी होती काय ना पायावर बी राहत म्हणत्यात. पायावर बी राहतं म्हणते क ते. अ डावा पाय गेला का पोरगी चं व्हेन दे. डावा का उजवा?
नाही नाही निरूष टायमाला नव्हते गेले मी, पायो पियो. नाही-नाही. निरुष त्या म्हानी पाय पीय गेले नि आता बि काय गेली नि पाय-बी
नाही गं मी गावात आणयला जात होते ना? तो पूरच्या वेळेस म माहित डावा पाय दुखवत होत तो पोरगी चोरटी असलं
हा का? नाही ना म तस नइ ठेवत. अजून तर नहि काइ पण मग अज आता पुढे पेरणीस टायमाला ते काही सांगता येत नाइ मग
अता काल पेरनिला जाशीन तु? का जाशीन? उग उग का साप बास. सहा महिनच रेंज. सहा महिन्याच रिंट. काही नाही होत म नव्यावा महिन्यात करायले. काही नाही होत नव्यवा महिन्यात करेल. मी दिवस भरीला मध्ये आज पेरणी केली न उद्या दवाखान्यात गेली दोन्ही वेळीस तसय म
हा!
मग पोराच्या वेळेस बी आज पेरणी केली, अन दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेली. पोरीच्या येळस बी तसं. आज पेरणी केली अन दुस त्या दिवशी दवाखान्यात गेली
ते असं कापस बीपस लावणार, त मग मका-बिकका सोल्ला-बिल्ला असं थोडं-थोडं खतं-बितं टाकाचे थोडे-थोडे. घर बी लई होतं ना ओ?
नाही मग घरचा आवारस मधेच पेरण्याच्या येळेस सकाळीच काढू
हा माहिते किती काम हं!
बघण ते करायचच तेस तर स्वयंपाक तयार ठेवायचं.
दे, आन ती आमची नि का पुड्यावर देत्या, पहिली गोष्ट मजे आमची कि देड दिन-दिन मक्का टाकलेस.
हां जमतं ना.
हम्-हम्
चला, मला एक मिटिंग ये. साडेसात वाजून गेली.
मीटिंग कशीची ए? हां का. खोला वाटत होत आता पोरगी जर झाली न मला पोरीची खोलीन मी.
ठेवतो तो
आण मला पण आण, तू पण पी. मला आण ना बबडी. हां-हां चालन मग घ्या काळजी. इथे आदे की मला फोन करा मी ईन तुम्हाला भेटायला. हां-हां
ठेव फोन.
हं
हां